हां हॅलो
आवांज येतो
हॅलो
येतोय कां आवांज आंता नमस्कांर कशे आंहात हो मलां पणं येतोय आवांज क्लिअर येतोय
हां तुम्हीं कशया आहांत
मी पणं मस्तं
हां कां कायं करतंय आंता
कांहीं नाहीं फ्रीच आहे संध्या म्हणजे
हां कां आराम चाललांय कायं मंग आंता
हो पाऊस चालूं आहे नां कांल म्हणजे कांलपासून पावसाला सुरुंवात झाली आमच्या इकडे
हां कामं तिकडं पणं झाली हां कां पणं आम्हांला आंज पाऊस झाले कांल नव्हता पाऊस झालेला आम्हांला हम्मं
नाहीं आमच्या इकडे कांल पणं झांला आणि आंज पणं वातांवरण पणं होतं सकाळंपासून आणि पाऊस पणं झालायं थोड्या वेळापूर्वी तरं मंग आंता आम्हीं शेतकरी आहोंत त्यामुळें पाऊस झांला म्हंटल्यावर आंधी आरांमच होतां पाऊस नव्हतां म्हणूंन आरांम होतांत कांलपासन झालायं तरी पाऊस आहे पणं आरांम आहे नंतर कामं सुरूं झाली कि मंग झाली
हां आम्हीं पणं शेतकरीची आंता एकदाचं कायं सुरूं झाली की मंग कामचं सारखी
हो नां
आंता हां आंता होतं उन्हाळ्यामुळे कामं नव्हतं आंता पाऊस पडल्यामुळे आंता चालूं आहे आंता पाऊस झांला चालूं की कामं चालूं होती
हो तेचं आहे तुमचं माझं सेम असं आहे मंग शेतकरी म्हंटल्यावर आंता पाऊस झांला की कामं सुरुंच होणारं
हम्मं आंता आम्हीं तरं वाटतं पाहत होतो बाजऱे पेराय पावसाळी पणं पाऊस नाहीं नां झांला लवकरं
हो पाऊस लवकर नाही झाला यावर्षी.
हम्म, तुम्ही पेरता का बाजरऱ्या?
नाही बाजऱ्या नसत आमच्याकडे मका आणि हे असत मकान सोयाबीन केली जाते आमच्याकडे ह्या दिवसांमध्ये
हा का मंग तुम्ही खाण्यासाठी काय वापरता गहू ज्वारी बाजरी?
गहू असतो ना अन ज्वारी बाजरी विकत घ्यायला लागते आम्हाला नाही करतो पण विकत घ्यायला लागते हो बाजरी नाही होत आमची इकडे व्यवस्थित त्यामुळे बाजरी नाही करत कोणी विकत घेतो आम्ही
हा मग काय ह्या वर्षी गव्हाला लय चालू होतं ना गहू सगळ्यांना जास्त झालंय ह्या वर्षी
हो यावर्षी गहू सर्वांना झाले पाऊस भरपूर होता ना यावर्षी. कंटिन्यू पाऊस चालू होता पाणी होतं.
हा त्यामुळं गहू सगळ्यांना जास्तच झाला ह्या वर्षी
हो!
गव्हाच साला असत्यात ना तसं झालंय म्हणजे खूप घोळ झालांय सगळ्यांना कुणाचा थोडासा गहू असला तरी त्याला चांगल्या असं गव्हाचे दाणे भरलीत ना
हो कारण गव्हाच्या सीझनमध्ये पाणी होतं ना गव्हाल ह्या वर्षी त्यामुळे. ताना भरलाय चांगला गव्हांनी आवरेज दिलय मग भरपूर.
हा तुमच्या शेतात काय आहे आता?
आमच्याकडे डाळींब हे आणि द्राक्ष बाग पण असतो. तर आता डाळिंबच च तिझं आणि डाळींब सेटिंग झालय डाळिंबाला सहा महिने लागता ना साड सहा महिने त्यामुळं द्राक्ष सीझन मध्ये आम्ही द्राक्षे काढतो आणि नंतरच्या सीझन मध्ये डाळिंब असतो म
डाळींबला खूप औषध तन लागतात न ओ फवारणी तेन?
नाही एवढी नाही लागत म्हणजे द्राक्ष बागाला जास्त लागतात डाळींबपेक्षा.
हा का आता आमच्या इथे शेजारी एक तर डाळींबाची बाग हाय ना द्राक्ष औषधांची जास्त फवारणी करतेत ना?
हो म्हणजे वातावरण पण क्लायमॅक्स पण असतं ना. तुमच्या इकडे कसं आमच्याकडे कसं ते पण बदल पडतो.
हा वेगवेगळं असल्यामुळे ना?
हो!
डाळींबाला मार्केट पण चांगलं भेटतं ना?
हो मार्केट पण चांगलं असतं.
त्याच पण बरेच काम असत नव्ह होते फुलं फुडायची परत
काम तर प्रत्येक पिकाचे असतांव कोणतेही काम पिक करा काम असताच.
हा तेवढं आहे हो नाय ला काम तर सगळ्याच पिकांना असत.
हो आता कांदेही लावले तरी कांद्यांचे काम राह
हा आम्ही कांदे लावले होते, कांद्याचं भरपूर काम असतं पर ते जड उचलायला त्यात बाजार भेट तो नाही भेटतो
हो शेतकऱ्याचं तेच होतय खरं हल्ली. किती पण कोणतंही पिक करा काही करा मार्केट नाही.
ते पण मार्केट भेटत नाही असं होतंय.
तेचं नां त्यामुळे चं खूंप नुकसांन होतंय आणि त्यांत पावसाचं पणं असंय मागच्यां वर्षी किती कंटिन्यू पाऊस होतां किती दिवसं पाऊस होतां किती नुकसांन झालं आणि आंता ह्यां वळेस वांट बघतं होतो आपणं पावसाची
हम्मं आंता वांट पाहतोय नां ते अधिकच्या महिना असल्यामुळें कुंणी म्हणते लेट पाऊस झांला
हम्मं
हं
मंग बाकी पिकांना पणं लेट लेट होऊंन जातं नां मगं पुढच्या पिकांच नियोजन बदलतं चालतं त्यां नां
हां आमच्याकडे ह्यां व मागल्या वर्षी ह्यां महिन्यांत बाजऱ्यां खुरपायला आल्यां होत्यां लवकरं पाऊस झांला होतां तरं
हो आणि यांया वर्षी पेरणी पणं नसेल अजूंन वावरांत तयार करते अजूंन
नाहीं अजूंन फक्तं नांगरणी पाळी घालणे करूंन ठेवली पाऊसच नाहीं तरं कायं करतांना.
तेचं नां मंग तेवढां एक महिना उशीर होऊंन जातो नां मंग.
मंग सगळेंच पिकं पुढची हम्मं. सगळ्यां पुढच्यां पिकांना उशीर होतं राहतो.
ते कां लांल कांदे वगैरें करतं असेल नां तुमच्यांकडे.
हो करतेेत नां गुलाबी कांदे म्हणतेत त्यांना आमच्या तिकडं. हम्मं गुलाबी कांदे मणं ते आणि गावरांन पणं करते ते उन्हाळ्यांत आणि ते पावसाळ्यांमध्ये गुलाबी कांदे. तुमच्यां तिकडे करतेत कां कांंदे.
नाहीं आमच्यांकडे लां तुम्हीं गुलाबी कांदे म्हंटले नां आंता त्यांला लांल कांदे बोलतां पणं आमच्यांकडे नाहीं करतं ते म्हणजे होतं नाहीं आमच्यांकडे
हां पावसाचं प्रमाणं जास्तं राहिल्यांमुळे संडत असतील नां ते
आणि जमिनीचा पणं बंदल जड जमीन त्यांला थोडीशी वेगळी जमीन लागते नां आमच्यांकडे जड जमीन इथं तरं आमच्यांकडे होतं नाहीं कांदाने होतो. उन्हाळ्यात कांदे असतं आमच्यांकडे हो काळवटी जमीन आहे आमच्यांकडे.
हं मंग ते पाणी जास्तं राहतं असेल पावसाळ्यांत नां त्यांच्यामध्ये. मंग ते संडत असतील हां.
तेचं रोपांची नाहीं बनतं म्हणजे रोपं टाकलं नां तरी ते खरांब होऊन जातं.
हां कां.
हो आमच्यांकडे उन्हांळी कांदे असतांत. ते उन्हाळ्यांमध्यें लावले जातं उन्हाळ्यांत काढतं मंग ते सांठून ठेवले जाते.
कांदे नां हां आयरनी आयरनी करूंन नां.
हो तुमच्यांकडे आयराणी बोलतांत त्यांला आमच्यांकडे उन्हाळी कांदे म्हणतांत त्यांला.
हां कां.
हम्मं.
नाहीं जे साठवंत नां आम्हीं साठवंतो नां त्यांला हे म्हणत्यांत आयरणी म्हणत्यांत.
हम्मं
कांदे हम्मं. ते साठवले जेंव्हा बाजार येईल तेंव्हा मंग विकले जातांत असं होतं.
हो.
हम्मं मं बाजांर आंला तरं हांय नाहीं आंला तरं मंग परंत ते खरांब होतेत नासतेत ते तरी कायं एक आहे कायं त्यां कांद्याचं पणं.
हो त्याचही असतं खूप खराब पण होतं भरपूर वेळेस खराब होऊन जाता कांदे. बाजारची वाट बघत राहतो आपण बाजार येईल बाजार येईल म ठेवतो ते खराब होऊन जाता.
हम्म खराब होतेत ते कांदे असं होत मंग.
कधी कधी तर खूप कमी भाव असतो त्यामुळे परवडत पण नाही. म्हणजे शेतीचा आता हल्ली असच होतय एखाद्या पिकात परवडत नाय त परवडतच नाहीये शेत
काही पिकांना भेटतो बाजार काहींना नाही भेटत.
हो ना तेच होतंय. आणि त्यात तो ही बाकी ख च-पण भरपूर झाले ना आता औषधांचे मार्केट पण भरपूर ए किती म्हणजे आपली पण किती छोटीशी बॉटल असल तरी किती माग भेटते ती. अ- खादी असेल ते सर्व माग भेटतं ना.
हम्म औषधं पण महागएत खत पण माहागेत.
हो सगळ्याच याचे बाजारभाव वाढून गेले त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये सध्या.
हा ना बाजार असं कमीच नाही युरिया तर भेटत सुद्धा नाही कधी कधी.
हो आमच्याइंकडे पण युर्याची भरपूर टंचाई असते.
हा सगळीकडेच तसंय आव युरियाचं सगळीकडेच भेटत नाय असं हुतंय.
तेच ना.
युरियाची टंचाईच राहते अचानक खतांचा मारा करायच म्हणलं तरी भेटत नाय. असं होत.
आणि त्यात टंचाही म्हटलं जर खूपच गरज असेल तर मार्केट वाढून येतं आधी बोलता टं चाई -टंचाई संपलाय पण जेव्हा गरज पडते मग भाव वाढून देत मग घ्यायलाच लागत आपल्याला गरज असते आपण भाव वाढले तरी घेतो पुढे पिकाला भाव भेट तील की नाई ते पण सांगता येत नाय.
हा ते पुढचं कुणाला माहिती ओ पण तोपर्यंत असं वाटतं ना टाकावा घ्यावा विकत थोडे पैसे वाढवले तरी ते आपल्याला घ्यावच लागतंय ना.
घेवच लागत अन् करावच लागत.
हम्. लय अवघड ए शेतकऱ्यांचं श- नोकरी करणाऱ्या लोकांचं. त्यांचा पगार चालू असतो महिन्याची महिन्याला.
तेच ना आणि आता मजूर लोकांच पण खूप भाव हे वाढलाय मजुरी खूप वाढली किती मजुरी घेता म्हणजे शेतकऱ्यापेक्षा मजूर लोक पण भारी झाले आता.
हा ते पण घेत्यात ना. ते पण लय मजुरी घेतेत आता ते तरी काय कमी घेतेत का.
हो ना.
हम्म शेत कऱ्यान्या पिकवायचं ते बा मजुरांना द्यायचं परत परवडतंय का नाय ते तर पुढचीच गोष्ट.
म्हणजे बऱ्याच असं होतं की शेतकऱ्याच्या हातात सगळं मजुरी वगैरे सगळं खर्च काढला तर घरात ले पैसे भरलेले राहता त्यात घरात पण येत नाय पैसे असे होऊन जातय.
तसच होतय ते. शेतकऱ्याच्याच वाट्याला काही राहत नाय सगळं मजूर द्यायचा खत औषध बि बियाण त्याला काय थोडा खर्च ए का ओ.
हो ना.
अवघड, अवघड झालय आजकाल, शेती करायचंच अवघड झालय. शेतकऱ्यापेक्षा ते मजुरालाच जास्त पैसे भेटते त्याच्यामध्ये.
हो, हो, मजूर लोक तुम्ही म्हणजे किती छान- त्यांचं राहणीमान बघा, टेन्शन नाही कसलं, गाड्या घेता फिरता शेतकरी असं जेव काढू, काढू जपत- त आता-
मग काय तर काय- काय आहे तर मग, तिथे आरामशीरचा अकरा वाजता येते, दिवसभर काम करते, पाचला सुट्टी, जेवायला सुट्टी- ट्टि, पाणी पेयला सुट्टी.
तेच आणि परत आपण त्यांना काही बोलू पण शकत नाही की, पटपट आवरा, लगेच म्हण झाल आम्ही लगेच जातो.
हा आणि आपल्याला गरज असती ना असं होतं ना म्हणून.
हो तेच होतय.
गरज असल्यामुळे माणूस म्हणत चला जाऊ दे, आपल्याला कुठे भेटायचं मजूर. त्यामुळ माणूस करतयच ना, चला जाऊ दे बाबा. थोडासा वेळ गेल काय, त्यामुळे त्यांचं चांगलं हे होतं ना?
हम्म.
अवघड परिस्थिती झाली सगळ्याच गोष्टी सगळी करून शेतकऱ्यांची, शेतकऱ्याच्या याच्यात तर- कोणी काही बोलायला तयार नाही, शेतकऱ्याच्या दुधाला पण एवढा भाव नाही.
हो, ते तर आहे, सगळ्याच गोष्टींना भाव नाहीये आणि बोललं- कि मग होतं ना, म्हणजे भाव जरी एखादा पी- काला बऱ्याच वेळं झालंय, कांदा भाव आलाय, तर लगेच आंदोलन होत मग- काही वाढली, परवडत नाही असं बजेट बिघडलंय ठीक आहे ताई, आहे आपले दहा मिनिट झालीय, छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद.
हं, थँक्यू, थँक्यू हा.